हा. येतोय का आवाज? हा. त्याच नंबरवर कॉल केला ना तुम्ही?
हो हो.
हा हा. बोला काय म्हणता?
मी तुम्हाला केसांबद्दल काही सांग सांगते. थोडंफार. हं. आता आपले केस मजबूत होण्यासाठी आणि सुंदर राहण्यासाठी आपण खोबऱ्याचे तेलाची मालिश- करणे आवश्यक आहे. किंवा नाहीतर आपण मेथींच्या बियांच पेस्ट पण लावू शकता.
हो, ते कसं? ते कसं करायचं? म्हणजे पेस्ट कसं करायचं?
आपण मेथी मेथीच्या बिया असता ना?
हम्.
त्या रात्रभर पाण्यामध्ये भिजू घालायच्या.
हम्म.
आणि त्यांना सकाडी आपल्या पेस्ट बनवून घ्यायची त्यांच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून.
हो- हो मिक्सरच्या भांड्यात हा.
हा ते आणि ते पेस्ट आपली जडपासून मुळांना लावायची केसांच्या.
हो -हो- हो.
हो आणि ते ए क-एक तासाने किंवा अर्ध्या तासान तुम्ही ते केस धुतले तरी चालता.
हो, ना?
हा.
म्हणजे फक्त मेथीचे दाण्यांचीच पेस्ट करायची का मग ते भिजल्यानंतर त्याच्यामध्ये काही टाकायचं का नाही?
नाही- नाय-नाही काहीच नाही टाकायचं.
फक्त मेथीच्या दाण्यांची करायची का?
हो.
हा- हा. हम्..
किंवा आपण कोरफ- कोरफडच जेल पण वापरू शकतो.
हो.
हो.. आणि हे घरगुती उपाय असल्यामुडे फायदेशीर आहे आपल्या केसांसाठी.. हा आणि आपली केस गळती हो न कमी होण्यासाठी आपण कोमट तेलाने केस धुण्याआधी तीस मिनिट पहिले आपण केसं धुतले पाहिजे. तेलानी मालिश केली पाहिजे. हा, अजून तुम्हाला काही विचारायचंय केसांबद्दल?
हम्म. केसांबद्दल विचारायचं नाही, फक्त गळती बद्दलच मला सांगा का हम्म केस जास्त गळताय ना? म त्याच्यासाठी मेथीच्या दाण्यांचं झालं पण मग अजून दुसरं काही नाही का?
हो आहे मेथीचे दहाने असताना आपले
हम्म.
ते आणि एक कोलंजी म्हणून एक असत.
कोलंजी ते कुठं भेटतं?
ते आपण आयुर्वेदिक दुकानात पण घेऊ शकतो.
हो- हो- हो.
हां कोलंजी आणि मेथीचे दाणे काही लिंबाचा पाला आणि अजून कढीपत्ता
हो.
जास्वंदीचे पाने, फुले
हो.
आणि खोबऱ्याच्या तेलामध्ये हे सर्व टाकून द्यायची आणि त्यांना चांगली दहा -पंधरा मिनिटं उकळू द्यायची.
उकळू द्यायच म्हणजे असंं आ कडून घ्यायचे?
हा त्यांचं सगळं त्यांच्या मेथीच्या पा -दाण्याचा अर्क कडीपत्त्याचा नैस स अर्क आपल्या तेलामध्ये आला पाहिजे असं होईपर्यंत हा आणि मग ते तेल आपण थंड होऊ द्यायचं आणि एका बाट त भरून आपण हा-आठवड्यातून दोन वेळा आपल्या केसांना मालिश करांची.
हो- हो- हो.
हो कारण की हा माझा मी स्वतः केलेला अनुभव आहे माझ्या न्याचे केस मला खूप भारी रिझल्ट आलेला आहे. ह्याचे हा.
हम्मं हं हम्मं मलां माझे केंस आहे नां खूंप म्हणजे खूंप दांट होते पणं माझ्यां डिलिवरी मध्यें नां माझी डिलिव्हरी चं अशा पद्धतीची झाली नां कां त्यांमध्ये माझे केंस पूर्ण गळूंन गेले
हो हो तरं तुम्हीं असं केल्यांने नां खूंप फायदां होईल
हो हो नां हं हम्मं
आणि आपल्यां जरं केस केसांमध्यें कोंडा असलां
हां
तरं मंग आपल्यां केसांना दही आणि लिंबू लावायचं
आणि त्यांमध्ये मध पणं घेताना दही लिंबू मध
हो मध पणं घेतात पणं जास्तं करूंन दही किंवा लिंबूनेचं फरक पडतो आपल्यांला
म्हणजे ते दही आणि लिंबू कोंडाला जाळूंन टाकतं नां
हां हां कडी पत्त्यांचा पणं हेअर मास्क पणं बनवूं शकतो हेअर पॅक
हो नां
हां आपणं आवळां पावडर दही सर्वं बाई आवळां पावडर आपणं दुकानांमध्ये भेटते नां ते पॅक ज्यांसंवधीच्या फुलांचा पॅक आपणं ते पणं केसांना लावूं शकतो
हो हो
हां आणि आहारांमध्यें पणं अंडी पालेभाज्यां भरंपूर पाणी पिलं पाहिजे हां आणि केंस जास्तं गडतांत तरं त्यांसाठी आपणं डोकं धुनयचा अर्धा अर्धा तासं पहिले आपणं डोकांना केसांना चांगलं विचरूंन घ्यायचं
पं
त्यांच्याने गुप्तां होतं नाहीं आणिजास्तं गरमं पाण्यांने धुवायचं नाहीं कारणं की गरमं पाण्यांने धुतलं जास्तं असतं तरी ते कसं तुटतांत
हो
त्यांच्याने पणं आपंला हेअरफॉल जास्तं होतो
हो
हम्मं अजूंन कांहीं
अजूंन तुमचं कांहीं असं म्हणजे पार्लर वगैरें आहे कां
नाहीं नाहीं मी घरंगुती सर्व करते असंच बघूंन बघूंन हां
आणि चेहऱ्यांवर असे नां कां कोंम येतांत ते असे कांळ कांळपट्ट येतो त्यांसाठी कांहीं नेमकं कायं करावं
कांळपट पनण्यांसाठी आपंला घरंगुती एक उपाय बेसनपीठ
हां
त्यांच्यामध्यें कच्च दूधं टाकायचं आणि ते लेप लावायंचा
हां हां हां
नाहींतर तांदळाचं पीठ सहद
तांदळाचं तांदळाचं पीठ कसं लावायचं
म्हणजे आपणं तांदूळ तांदूळ असतां नां आपले
हो हो हो
ते मिक्सरमध्यें करूंन घ्यांयची बारीक पीठ एकदंम पीठ झालं पाहिजे हां आणि त्यांच्यामध्ये थोडं दही सहज टाकायचं आपलं दही दही पणं टांकल चालतं दूधं कच्च दूधं सहद
सहद म्हणजे मंदच नां आपलं हो हो हो.
ते पण लावायचं.
हम्
आणि आपण एक मिनिट थांबा
अजून
आपण मसूरची डाळ आहे ना ती पण लावायची त्याच्याने पण चेहऱ्यावर जे बा काळे हेड्स आहे ना खूप जातात.
हो ना.
हा मसूरची दाळ मसूरची डाळ क च दूध आणि त्यामध्ये मध हा
होय मसुराच्या डाळीचं पण म्हणजे अस दळून पिट क ह हा हा
हा अजून काय विचारायचं तुम्हाला
अजून अजून नाही काही पन हेच केसासाठी, चेहऱ्यासाठी अजून काय असल तर सांगा तुमच्याकडे
आणि तुम्ही आता एक बघू शकता त्या आता इंटरनेटवर अल्पस गोडणे गोड रोजमेरी हे चालू आहे बाटली
हा हा हा.
ती पण खूप फायदेशीर आहे आपल्यासाठी.
हो ना हम् हम् हम्.
ते पण तुम्ही वापरू शकता किंवा ऑल्प्स रोजमेरी म्हणून ते बिया भेटतात त्या पण आपण घरी करू शकत त्यांचं तेल, पाणी
पाणी हा हा ह ह केसांसाठी का चेहऱ्यासाठी
केसांसाठी तेे मी सांगते ते रोजमेरी गोल्ड वाट
हो हो हो. बाकी वगैरे मग काय चाललं अजून.
काही नाही मस्त तुमच्याकडे कसं आहे वातावरण.
आमच्याकडे सारखा पाऊसच चालू आहे सारखा पाऊस आहे.
हो आमच्याकडे पण तुम्ही कुठले?
आम्ही म्हणजे कसं हाय ह्या हेच्यावर सांगताना येणार ना.
हा हा बरोबर बरोबर.
हा. तुमच्या गावावरून रेल्वे जाते ना.
काय?
तुमच्या गावावरून रेल्वे जाते ना.
हो हो जाते.
हो कारण आम्ही गेलेलो आहे ना तिथून.
हा हा.
हम्म. मी गेलेलो हे तिथ ऊ उतरल होत तिथं पण मग नेमकीे आम्हाला म्हणजे मी खूप छोटी होती तेव्हा माझ्या म ते मी आठवी, नववी ला असेल तेव्हा आहे ना माझ्या आजी बाबांसोबत गेली होती ना. सारंग सारंग खेडाला गेली होती.
हा हा.
नाही नाही... सर... सॉरी सॉरी... सारन खेडेला नई बर का... आपलं गेलते. शेगावला गेली होती ना?
हो हो... आमच्या गावाकडनंच जावं लागतं तिकडे.
मग मी तिथं... आम्ही तिथं उतरलो होतो ना... मग तिकडून अशी. शेगावला गेलो होतो... तेव्हा मी खूप छोटी होते... पण मग मला समजायचं सर्व.
हा.
हम्म. मग तेव्हापासून... आता तुम्ही मघा बोलल्या म्हणून म्हटलं... ह्या तर... म्हणजे आपण त्या गावावरून गेलेलो ए. म्हणजे मला एवढं आठवत नाही पण मग रेल्वेचं.. मी उतरली होती ना तिथं रेल्वे मधून... म्हणून मला आठवतय. हा... माझ्या आजोबांनी मला येतंय ना?
हा.
अं... हा. त्यामुळे मग... आमच्या... गावावरूनच तिकडे येते ना रेल्वे.
हो... अजून तुम्हाला मुलं बाळ किती हाये?
आहे ना एक... एक मुलगा आणि एक मुलगी ए आता
अं... ते काय करतात आता?
हम्म... काही नाही... माझा मुलगा दुसरीला आहे... मुलगी छोटी आता... सात आठ महिन्याची.
होय.... छोटी ए अजून
हा... छोटी ए... तुम्हाला?
हं... नाही... मी अजून... माझं लग्न नाही झालेलं ए.
नाही का... हं हं हं. नाही... माझी मुलगी छोटी ए.... मुलगा दुसरीला जातो शाळेत.
हो का?
हा,.. पावसामुळं का... मग बसमध्येच जातो.
हा खूप पाऊस तर... खूप ए ना
हम्म.... पावसच खूप ए.
ह्म्म्म.
त्यामुळे मग काय.... पोरांची पण वनवनच होती ना मग... पाऊस असला तर.
हा बरोबर ए ना... लवकर नाई उठत... चि... खिच... चिखल राहतो रस्त त्यांनी आणि अजून... हम्म
म्हणजे तुमचं लग्न नाही झालेलं ना... का आजून?
नाई अजून... नाई नाई.
नाही का? मग शिक्षण किती झालंय?
मयी ग्रॅज्युएट झालेलं ए कम्प्लीट.
हो, माझं पण ग्रॅज्युएटच झालेलं ए... पण मला शे करीच... शेतकऱ्यालाच दिलंय.
होय का?
हा.
तुम्ही मग आता शेतामध्ये काय काय पेरलेलं ए?
शेतामध्ये पेरलेले नाई ए... आमची द्राक्ष बाग ए... आता टोमॅटो लावले भेंडी ए... हो. बाकी मग तब्येत बरी आहे ना? हम्म हम्म्. तुम्हाला किती बहिणी?
मला मी एक बहीण आणि एक भाऊ आहे मला फक्त.
दोघच आहे का?
हो.
आणि काही करता का तुम्ही? म्हणजे मम्मी पप्पा वगैरे.
नाही आमची स्वतःची शेती आहे ना इकडे. त्यामुळे मम्मी पप्पा शेतातच जातात.
शेतात.
शेतामध्ये आम्ही कप - अ हॅलो.
तुमची दहा मिनिटं झालीये. तुम्ही दुसरा कॉल करू शकता बरं का.
हो हो चालतंय.